हॅलो आवाज येतो का हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का निट.
हा हा येतो येतो बोला.
जेवण वगैरे झालं का हाय बस मध्ये.
बर कुढे गेले का रे
म मम्मी आणि बहीण हड
काय झालंय.
इनफेक्शन.
बर.
मैद्याचे पदार्थ खाऊन खाऊन बहिणीला.
हा हा बर.
हा तट
हय का ह
हो जेव तु जेवली स ना
खेळताना जेऊन आला ना तरी जाऊन परतव कसं चालंय जयतीच नियोजन जयंतीच नियोजन
होय चालाय चालाय येते महिन्या चालाय.
हा
हम्म
आ पताास काण
हो
पुुर्चाा वर स
पहिला ह्या वर्षीच जर होते
हा
ह हो बडत
हा झाले का नाही शॉपिंग वगैरे शॉपिंग तर झाले का नाही म्हटलं
इंडियन ना आजून वीस तारखेच्या पुढ
हा
हम्म
कायय्र ते
ह
खरं म्हणतय जय जय आमच्या इत्र पण आहे एक तारखेला ते ते
बरं ेड मोर्ची अस
होय मोठी आहे इकडं
हो
अ या वर्षी म्हणजे सगळ्यांकडन हे घेतलंय पैसे वगैरे बऊ कसे कातात आपल्याला तर आता टाइमच नाही ज मम्मी आणि बहीण करी येत नाही
बर का जडी च ह
काय माहिती मम्मीला
कॉलेच बस
ब रिकवर झालं तर लवकर सतील
बर ह ब कामल नाहीय अस असून
अज गुरवार ना
हो अ
लावा प्रफिक म्हटलं मिनटा मिनटाला आहे
हॅलो हजी येनकले
आच का
हा ह्
ट्रॅफिक म्हटलं मिनटा मिनटा लाग
हो तिकड तुमच्या साइड ला ट्रॉफिक
हम्म आता मी सिद्धिविनायक मंदिरच नाही मुंबईचं मोठ नऊ सात स येतय
बरं त तर भारी असते ना बण
हा हा ते भारी्या असत स ते तुला माहिती असल कि ते च ण आहे ना चेन्नईचा माहित आहे काक मुकेश म्हणून
ह हा
हा तो आला होता दोन तीन दिवसापूर्वी इथ देवदर्शनासाठी मोठे म्हणजे सगळे सगळ्या सेलिब्रिटी ी म्हणजे जवळ जवळ असतात ना सगळे सेलिब्रिटी एवढ काय पडून जात त्यांना पण लाईनच खूप असत त्यानी पण डायरेक्ट एनटी नाही करायची
ह घ इंतट्य ना ह्यागती
नाही नाही नाही सगळे स एक स मान लाईनतलंच आहे
ह ह
आता तिथून सैत्य भूमच्या इथूनच चालेल तिथून थोड्या गेल्याच ऐक गोम हो
हम्
काल रात्री आम्ही तिथूनच गेलो होतो मी आणि पप्पा
बर
चच्याभूमीच्या ररोबर पण एवढं काही ट्राफिक नाही लागलं मगच ट्राफिक लागलं आम्हाला तिथून जरा थोडस म्हणजे सगळ्यां जकरुस्वर वेळ झाला एक अम्बुलन्स होती ना त्याच्यामध्ये एक सिरियस पेशंट होत
ह
सर पें नाही नाही अम्ब्युलन्सचा तोच नाही आणि पुढं ट्राफिक फुल होतं पप्पानी ए गाडी त्यांनी हे केली
हा
ह त्याच्यानंतर ना पुढं पप्प ते आम्ही गाडी थांबवली एक एक सिग्नल थांबवला आणि म ह्या सच्या गाड्या सोडल्या सगळ्या ठप् मग तेव्हा कुठे ते अम्बुलन्स कुठ पुड गावच्या हॉस्पिटल ला गेली ल ल अर पेशंट पण इत सिरियस होत आणि तो माणस म्हणले रड आ गाडी वगर जाताना बिघितल्याल पप्पाला वाटलं पप्पा ांबा आपण पहिलाबुनस थड खाल्लं आणि मग जाव म्हटलं मग तिथं त्यामुळेच आम्हाला याला उशिर झाला आ तर हॉस्पिटल अ कध ला
ह हा
तिथं त्याला सिग्नल पासून बाहेर काढलं मग तिं पुढं सिग्नल मोकलं म्हणजे सळा होता तर मग दादरलाच त्यांना गाज होत दादर हॉस्पिटल ला मग तिथला सिग्नल मोकळा दिले तर नंतर ना ते पुढे गेले
हो
ते कसा हात जोडून हे करत होते तस एवढं काय म्हटलं राव तुम प माणसं बोलतात की एवढं काय महत्वाच नाही बले एकाद महत्वाचाज मला कळता म्हणा की आज आगी तुमचे आई बाबा असले तर ते अड तयगत तुमच्या घरातला अस तुम्ही पण हे तुमच्या जागे कोणी पण हेच केलं अस
हम्म
म्हटलं आपलं कामा जीव वाचवायच ना क जीव घ्यायचं आता बोल त्या नंतर ते काय नाही बोलले सात चार सारखे गाड्या होत्या ना त्या दोन्ही साईड ला गेल्या आणि अम्बुलनस त्यांच्या मधून गेली म्हणजे ते पेशंट वेळेवर पोहोचत हे बरं ना
हम्म
ते महत्त्वाचं होतं तर बा ग बोलतात की हा डॉक्टर होणारस ना तो बरोबर डॉक्टर काय तर पप्पा तुमच्या गत ना सर्जन सर्जन म्हट हा पप्पा डॉक्टरच होणार सर्जन होणार अच्छा बण ब बोलत हा आ तो दिवस पणले भारी हा ते बोल बोलतते
बरं म घरी घेतीलागेल
ह आ
घरी घरी किती ला गेलतिस
अकरा अकरा वाजले ना येउ सोबत
बर
देहसवर आम्रवाल हो आता सकाळी आले होतेय दबा घे आता चाले र घरी का पाण्याचा टाईम आहे ना का नावरला पप्पा बाातच करून दिला मग पप्पा घेऊन येतील ल आणि बहिटला काय तलं जेवण जमत नाही
हम्म
म्हणून ते म्हणते की तिथे काल दुपारी पोड भरून नाही खाल्लं आज मी पोड भरून खाल्ल उद्योगणा
ह
रात्री दोन वाजता डाळवात खाल्ला गेली दोन बघू लागलला म्हटलंय याच्या ढबा
म
जरा गडबड होय कारण कॉलेज ला जायचंय ना मगं हे करून ये
ह
कॉलेज म जबदस् बोलते जायचं म्हण पण बघ ् बोलतात तुझी तुला डबल डबल हो अ परत कामते ना आवरण तुला साडेचार पाच वाजता मग उठाय लागल तेवढं हे करण्या पेक्षा ते बोलतात नको जाऊ मग मी मम्मी प म्हणजे तिथे घरी आलतो तेव्हाच
हा
हा बोल म्हटलं ठीक आहे म्हटलं
बर.
प माझध
हम.
माझं जववन म्हटलं मी साधरण पड.
होय. घ आता ममी म ममी आणि बहीण घरात ये सोगण सुट्टी
हो आहे ते
ह
पत्र राहुदे आता घरातून आवरायचा पड्टा पट्टा
हा
पेशंट घरी आल्या का वाटत नाही पण जाऊ गना धावपळ लय होते ना आणि मी माई एक एक दीड तास झालं मी एक तास झालं मी उप मला पाऊने बाराची बस भेटली बस पण वेळेवर नाही.
हम्.
बसची ही बोंब.
आता किती वेळ लागते तरी घरी जायला?
अजून अर्धा एक तास तरी लागल ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिकच असते दादर हून. म्हणजे आता ट्रॅफिक नसल्यावर अस ना पटापट जाते.
मग एवढ्या लांब कसं काय ते हॉस्पिटलला आहे?
पप्पाच ए. एस. आय. चं कार्ड आहे ना.
बर.
पप्पाची इथे ट्रीटमेंट चांगली झाले इथे म्हणजे इथेे डॉ क्टरेत ना.
म्हणजे ते जवळपास कुठे ए. एस. आय. च दवाखाना?
नाही नाही नाही हे हायफाय दवाखाने. ए. एस. आय. च आपण बोललो ना हायफय आणि इथले इथले जे डॉक्टर असतात ना ते आपलं असं साध्या टाईप नसतात हे एकतर आपलं एम्स मधून वी शिके वगैरे तिथून तरी आलेल्या असतात. नाहीतर बाहेरगावच्या असत. फॉरेन यू केे वगैरे त्या साइडचे असतात. तर असत घेतल डिपार्टमेंट ला. कस हे पप्पाच्या ओळखचे आहे सगळे डॉक्टरस पप्पा ऍडमिट होते त्यावेळे पप्पा बोलेवरर येलाच असू दे.
हा.
इथे तर आधी आपण पाण्याची बॉटल घेतो ना वीस रुपयाेची वरळीमध्ये किती रुपयाला माहते का? वीस रुपय ची बॉटल साठ रुपय ला.
हम्.
वई ब आातता. डोक्याला होत लावला म्हणजे एवढे महाग वीस रुपयाेची गोष्ट
ब चालते थोड्या वेळने फोन लावू.
हा.
हम्.